हॅलो
हा बोल
बरं वाट ना काय तुला
नाही ग गावाकडे आलय म्हणता ना पाणी बदललेय
हा त्याच्यामुळेच वाटतं
दिदीची डिलव्हरी झालती ना बाळाला
कुठल्या गावाला
तिथं बनट्टीला, कर्नाटकात,
हा कर्नाटकांत-हा हा सगळी गेलाय काय मग घरातली
नाही पाहिला एकटीच मम्मी दिदीचे पेपर परत मग ती आणि पप्पा घरात आहेत मी आणि संजू आलो एक दोन दिवस
हम्म झालं बरं झालं की ् घरात बसून मग कंटाळा येतोय ग
ते ना
हा
म्हणताना मग सुट्टया घेऊन आले
ते मग काय निवांत
निवांत बघ एम बी एचं रिझल्ट ते म्हणा की
कधी लागतोय काय माहीत बाई त्याच टेन्शनच आहे
ह् काय एमबीए च घेणार आहेसा होय
बघायच आता एमबीएच म्हणलोय लिस्ट ला नाव आल्यावर बघायचं मग आता
हम्म हम्म कुठे घेणार आहे एम बी ए
इथच की डीकेटीला जवळचं बाई लांब कुठं जायचं पाठवतात तुझ पहिला पप्पांच्या ह्याच्यावर केलो त्या दोन मिनिट ठेवलं ते आला फॉर्म मला अंजीच काय होईना वाटत दहा मिनिटं झाल्यावर तिचं व्हालय अंजीला एक केलो मामीचा फोन घेतलो मामीच्या हेच्यावर पण केलो तिला केलो आणि तुलाही केलोय बग आता अजूनही कुणाला तरी करायला पाहिजे होय
चालतय आणि काय अंजी काय म्हंटली
काय नाही बग ती पण घरातच आहे बघ निवांत आपल
तू काय करायचं सांग घरात कंटाळाच येतोेय मग जेवण
जेवण काय सकाळीच झालंय आमचं
जेवलीस काय
नाही अजून एक ला पप्पा आल्यावर
हम् हम् हे काय कॉल रेकॉर्डिंग केलेस काय
नाही नाही कॉल कुठ रेकाॅडींग होतय
हो होत नाही का काय नाही तेच सांग
हो वंद्या ताई ती रुपये घरात बसून
ह बघ की तरी किती बघ की ऐंशी म्हणलं तरी किती शंभरच धर पाच कॉल ला पाचशे ते झालं
झालंच की
चालतंय घे बघुया मी पण करणार असलो तर तुला कर
हम्म दहा मिनटं ठेवाय लागतेत अगं नायतर होत नाही ते
असं दहा मिनिटं चालू ठेवायचं
तर व्हालेत तर सोड दोन मिनिटात असं कट केल्यावर ते दा अंजीच होई ना अगं त्याला दहा मिनिटं ठेवाय लागतंय
च्या सोबत बोलताना दहा मिनिटं ठेवायचं
होय दहा मिनटं बोलायचं त्यासोबत कन कंटिन्यू असं नाही ठेवला तर फोन चालते म्हणजे असं चालू ठेवलं तर चाल ते नाही बोल्लं तर चालतंय असाय
अस हाय व्हय मग आता काय असं धरून थांबायचं व्हय आणि हेच्यात न बॅक गेलं तर कट होतंय काय?
नाही चालतंय वाटतं बॅक गेल्यावर
काय माहित
कॉल चालू राहतोय गं तसाच
हॅलो
हॅलो हा चालू राहतोय गे
हम् मग काय ठेवू असंच चालू दहा मिनिटं
नको राहुदे की कट करतो माझं वालंय ग दोन मिनिटात
मग आता कट केलं की काय फॉर्म येत
होय फॉर्म येतोय तो भराय चा आणि पुढचा कॉल लावायचा म
सलग पाच लावायला लाग त अस काय नाय नव्ह?
नाय नाय कधी पण केल तर चालतय ते
बर बर चालतय की,
ठेऊ की ग म? हा हा हा चालते -
चाल ठेवू
हा ठेव.